हा बोला
होव काय चालु आहे?
काय नाही. झाले काम?
हा जेवण वगैरे?
हो जेवण झालं.
हा आता काय घतातच काम असे.
हो आता आरामच असतय मग
हा हा
हम्
ह तस संध्याकाळ झाली की आरामच.
हम् तुमचं झालं की नाही जेवणं?
हो आताच झाले काम आटपले आता लेकराचा अभ्यास घेतला.
हो हो अभ्यास घ्यास लागते.
हो त्याच्याशिवाय जमत नाही लेकराचे अभ्यासाशिवाय
हो ट्युशन पाहिजेस.
हो हो
हो बाहेर नाही तर घरी तरी ट्युशन पाहिजे.
हो नाही ते ट्युशनला जातात लेकर पण मग ते घरी आल्यावरही त्याचा अभ्यास घ्यास लागत ना आपल्याले.
हा रिव्हीजन पाहिजेच ना.
हो हो घ्यास लागते अभ्यास.
होव. पाढे पाठ करून घेत असताल
अ नाही तो होमवर्क वगैरे असेल शाळेत ना आणि पाढे वगैरे तर तेे शाळेतच पाठ करतात ते ते म्हणजे हा ते टीचर ते गणितं वगैरे देतात ना दिले तर ते गणित त्याच्याहुनच गणित म्हणजे ते पाढ्यावुन पाढ गणित होतात ना तयार
हा
हम् तर मग ते शाळेतच पाठांतर करून घेतात मॅडम ते घरी लेकरांच्या ते पाठांतर तर ग पाढांतर करणं जिवावर येते ना ओ लेकरांच्या घरी
ह सकाळुन डबे करा हे करा
हा ह पाठांतर करूची बार त्याच्या
हा सकाळन उठावं लागते
हो सकाळी डबेची काळजी असते न
होव
बाकी काय म्हणता अजुन
बाकी काहीच नाही काय म्हणते पाऊस
पाऊस आज तर एवढं असं वाटलं की वातावरण म्हणजे असं वाटलं खूप जोरात पाणी येणार हम्म पण आलंच नाही पाणी
हां
मुडगाव वगैर चांगला पडला म्हणतात पाणी
हो पडलं असेल आता ते काय कुठेही पडते
हा हा म्हणून ला म्हणजे फोन आला होता तर ते सांगत हो तिथ मस्त पाणी चालू आहे म्हणून आमच्याकडे
हा काही ठिकाणी पडते काही ठिकाणी मग देते सुट्टी
हो ना पण मग हे असं पाणी पाणी ते पोडाय नंतर असते वा आता तर पाणी यायला पाहिजे की नाही
होव आता पाण्याची वाट पाहुन राहिले
पावसाळ्याचा टाईम आहे ना आता हा यावेळेसं तर पाणी यायला पाहिजे
वाट पाहणं चालू आहे आता पाण्याची
हा आता पेरणी वगैरे झाली सगळी. पाणी पाण्याचीच वाट पाहणं चालू आहे आता.
हं हं
आता काय फिरायचं काम आहे चिखलदरा झाला फिरायला मग
काय अजून कोणी जाऊन नाही राहिलं ना ते इकडे चिखलधार्याले काहीच नाही तर खरी पाया जोगत काहीच नाही
श्रावण महिन्यात च तिकडे गर्दी चिखलदरा च्या
पण काही देवस्थानाचं ठिकाण नाही काही कोणता देव नाही कायच आहे पाह्याजोगत
असं पॉइंट आहे तिथे फक्त पाहायसारखा तो
चिखलदऱ्यापेक्षा वारी वारी हनुमानले गेलं ते चांगलं हाय
हो ते पण चांगलं हाय
हाव
हम ते पण चांगलंय वारी हनुमानला जाय
वारी हनुमान तरी मस्त नदी, धरण देवाचं ठिकाण मस्त, मस्त वाटते तिकडे मस्त तं जवळूनंच आहे.
आजूबाजूला आजूबाजूला पहाड वगैरे आणि पहाडात आता झाडं वगैरे झाडं वगैर मस्त हि हिरवीगार झाली येत ना झाडं आता पाण्यानं हा हो
हा
ते वारी हनुमान काय तीन याच्या याच्यावर बसले आहे ना ते जिल्ह्यांच्या मध्ये
हाव
हम्म त्याच्यामुळे ते चांगलं ठिकाण आहे.
आता यावेेळेस मस्त हिरवा गार दिसते.
हो हो पाणी पडल्याच्यान हिरवागार झाला मस्त तिथं आता. नाही इथं नरनाळा किल्ला वगैरे इकडे तर ये. पाहायसारखं मग किल्ला वगैरे आहे नरनाळा म
हा किल्ल्यावर तरी पहावं वाटते की जुनं ठिकाण आहे म्हणून हे चिखलदऱ्याला काय हाय काहीच नाही
आता एकादशी आहे ना, एकादशीला जाणार ना मग तुम्ही इकडे अकोली वगैरे? विहिर आहे ना तिथं गजानन महाराजांची विहिर आहे अकोलीला.
हावू
हम्म जात असता ना मग तुम्ही दरवर्षी?
हा जात असतो आम्ही.
हं हो म्हणजे तिथे एकाच एकाच ठिकाणी कि अजून बाहेर कुठं?
नाही एकाच ठिकाणी मंदिर आहे असं शेतात आहे ते मंदिर आहे अन विहीर आहे.
हा होय
गजानन महाराजना पाणी नव्हतं त्या गावात, त्या गावात पाणी नव्हतं तं सुकलेली विहीर होती तं त्या विहिरीले पाणी लावलं. घ्या म्हणा सगळेजणं तुम्ही पाणी प्या आणि तुमच शेतही हिरवा करा एवढी गजानन महाराजची हे होती साक्षात मूर्ती होती एक कोरड्या विहिरील पाणी लावलं तेन म्हणजे किती संत ते थोर.
हा हो नाही ते बरोबर आहे खरी
ते गजानन महाराज त्या अध्यायात अध्यायतून शिकतो आपून
हा हा ह नाही बरोबर आहे खरं ते बरं आणखी काय मग?
आणखी काय सांगा ना
हा आता शेगावतून दिंडी तर गेली आता नाही
काय म्हटलं?
शेगावने दिंडी गेली म्हटलं आता पंढरपूरला, गजानन महाराज गेले पंढरपूरला विठाबाच्या भेटीला आता
हो
हा सगळे वारकरी पण गेले गजानन याच्या भेटीला आता विठोबाच्या भेटीला. भेटी लागे जीवा आता चालू आहे
वारी दरवर्षीची वारी ते चुकायची नाही ना?
हा भेटी लागे जीवा आहे ना आता ती हम आतुरता तळमळ तर काय ते तळमळ आहे ती भेटीची.
हा
हम् मस्त चालू आहे आता ते पण खरं मजा आहे पण दिंडीत जायची ना
हा सोहळा पायाच मजा अलगच आहे.
ह चल ना आपण जाऊ एखाद्या वेळेस पैदल
आपल्याच जमणार काय?
वा चालतेय काय होते तिथं गेलं की काही माहीत नाही पडत
हा गेलं तर त्याच्यात समावून जातो आपण
हा भक्तिमय वातावरण असते ते त्याच्यामध्ये कस टाळ चिपड्यांचा आवाज नंतर तो गाण्यांचा आवाज भजन वगैरे असं चांगलं होेत हा मग आणि ते आपलं काय दुख आपुलं हे समजत नाही आपल्याला पाय हे दुखतात दुखते काय दुखते काही समजत नाही घरी बसल्या बसल्या सगळंच काही दुखते. त्यावर तिकडे गेल्यावर तिकडे गेल्यावर काहीच नाही दुखत. हम्
घरी सगळं डोक दुखतंय.
अहह खरंच हाय.
घरी सगळ डोकं दुखतंय कारण घरचे कसं नेहमीचे तेच ते काम असतात ना घरी
हा बाहेर गेले की खरंच जरास बदल पडते.
हा म्हणजे कसं आहे ते ते भक्तीमय वातावरण म्हणजे देवाच्या भक्ती इतक तन्मय होऊन जातो तिथे माहतीच तीच पडत काही.
हा
हम्म घरी कसं आहे घरचे कामात असते सकाळी उठल्यापासून स्वयंपाक करा, कपडे धुवा, भांडे घासा झाडून काढ, पोछा मारा, आले लेकर शाळेतून तयारी करा. कपडे काढा असं करा तेच ते काम आहेत मग रोजच्या कामाला डोकं दुखतेस मग ते.
हो जरासं बाहेर गेले खरंच चांगलं वाटते.
चांगलं वाटते वातावरण बाहेरच चांगलं राहते ना. हम् अस हाय ते. म्हणून म्हटलं चला एखाद्या वळेस आपण जाऊ.
हा जाऊ ना.
हा आमच्या घरी म्हणत आमच्या घरी म्हणत हे चाल म्हणत जाऊ आपण म्हटलं आता कुठं आता दिड्या गेल्याय म्हटलं कुठच्या कुठं.
हा लय गावागावीच्या दिंडे आल्या
हम्म आधीच पाहिजे होतं म्हटलं ते आधीच गेले असतना तर मग जमलं असतं.
हो चालल असत. किती किलोमीटर होत शिम चालना किती किलोमीटर होत असेल तरी.
बापा खूप आहे जास्त आहे आता इथ शेगाव पासून पंढरपूर किती दूर हे.
हा
हम्म खूप लांब आहे ना पंढरपूर. आपल्या स सोनाजी महाराजची पालखी जात त एक महिना आधी निघते ती
जायचे.
हम् एक महिना आधी निघते ना ते पालखीच एक महिना वेळ असते ना याला एका एकादशीला.
हो
हा तर एक महिना आधी निघते समजा म ती मग आता हे सोनळ्याची वगैरे जाते आपली एक महिना आधीच निघते ना ती पण सोनाजी महाराजची.
हम्म
हम शेगावची पण एक महिना आधीच निघते मता एक महिना होत आला ना आ आता आषाढी काय चार पाच दिवसावरच राहिली की.
या वर्षी बाहेरच्या देशातूनही याल्या म्हणतात दिंड्या
हम् दरवर्षी येत असतात ना
ह या वर्षी पहिली त्या लंडन मधली
लंडन मधली दरवर्षी नाही दरवर्षी असते. हा दरवर्षी असते दरवर्षी त ते आणि ते याच्यात पण देतात ते तिथं ते हे असते ना सप्ताहते बसलेल्या आता मागच्या वेळेस गेल्या होत ना आपल्या इथल्या बाया गेल्या होत ते तिथं सात दिवसाचा होत हा तर तिथे पण आले होते ते लंडन, अमेरिका फ्रान्स वरून अशा बाया आल्या होत्या तिथं नवीन नवीन.
देशात देशातून लोकं येतात बई.
हा बाहेरच्या देशातले आले होते तिथं पंढरपूरला, त्यावेळेस पण आले होते ते.
खरंच हा सोळा पायाची मजाच
हा पहाय येते, आपल्या म्हणत गर्दी आहे घरी बसल्यापासून आपल्याला सगळी गर्दी दिसते.
हा
तिथं गेल्यावर मग बरोबर हो, वा सगळे जातात गर्दी असूदे काही असू मग, ते कस आहे देवाची भ ती आहे शेवटी मग
कडसाचं कोणी कोणी कडसाचं दर्शनच घेते मग.
हा हो
हम्म
गर्दी असते कि तिथं जास्त मग ते.
हा
हम्म हम्म, गर्दीच्या आणि मग तसच कराय लागत ना ते. बाकी अजून काय मग, झाले कामं वगैरे नि?
हा कामं झालीय.
हा हा
ह आता जांभइ येऊ राहिले.
हा, हो दहा वाजले ना नाही साडे नऊ वाजले, झोपी जाता टाईम झाला असेल. हाव
हा
बरं ठीक आहे मग.
बरं हो.
ठीकय.